हॅलो.
हॅलो.
हॅलो, हा बोल की येतोय येतोय!
कुठ आहेस?
नाही घरात आहे बघ, घरात आहे बोल की. आता जेऊन बसलेलो बघ जरा जावन आलो जे.
आलास व्हय! नाही जरा गाडी पंक्चर झाली.
हा, कोणी कोणीकड?
इथे आमच्या इथेच की.
कुणीकडे रे?
इथं, गावापासून जवळ पुढं.
मध्ये वाटते जालनय हो गा.
हा वाटतस की मध, ते रोड व तयार करायचा चालू आहेना.
हा.
मग आता कुठ आता कुठं आहेस?
आता आहे की, घरात आलो परत आधी गेलो गॅरेज वरती.
हा.
गॅरेजवर होती गर्दी लय, तिथ थांबलो तासभर.
हा.
मग नंबर आला, पंक्चर काढलं मग आलो घरला.
हा हा, झालं नव का उद्यास आहे मग?
उद्या आहे की, तू?
ह् हा क, अर का नाही. लेक्चर झालीत म्हणून मी सांगित सांगायच होतं तुला त्यामुळे आणायचं आणि ते फीच पण सांगितलं रे. आज म त उदय, मेसेज येईल बोलल फी बरण्यासाठी.
ह हा, किती किती फी किती?
ते मेसे आता जीमेलला मेसेज आला के नाही, ते सगळ्यांनाच कळते. साधून, किती सांगा ना कितीरी.
हा हा हा आणि ब्लेझर बर बर आणि ब्लेझर साठी, ब्लेझर साठी पण पैसे द्यायचे होतात ना?
हो, ते आता कधी काय ते का अजून सांगा नाही ते. कधी द्यायचे, आणि कधी नाही.
ह हा हा.
विचाराय गेलतो, ते बोलले सर बोलले सांगतो म्हणून. तर अजून काय सांगा ना त्यांनी.
नाही ग, बघुया की उद्या बरवा सांगते त्यावेळी फी पण भरूया आणि ब्लेजरच पण
हा हा, अरे ते राहून दे. ते तु काय करत? असते सकाळी लॅपटॉप वर कोडिंगचा टाईम.
तेव, जावाचं ते सरांने ते सरांनी हे करायला सांगितलं, रे ते कोड दिले होते. त्याचं, हे करायचंय. प्रोजेक्ट तयार करायचा आहे, कॅल्क्युलेटर त्यानंतर तर आपलं हे काय ते अ, वेबसा वेबसाईट पण तयार करायची ते ना? वि आहे म्हणजे जावा फंक्शन ह्याच्यासाठी वापरत्यात नई म्हणजे एखाद फंक्शन, रन होते.
हां.
त्यासाठी वापरत्या
हा, हा
आणि मग, दुसरं पण आहे म्हणजे
म्हणजे, आता एखादा फंक्शन तुम्हाला लय रन करायसाठी वापरतात मग त्याला कशा वापरा, काय काय वापरायात असते
मग त्याला, हे कराला लागते आधी अ जे अ जावाचे एक हे असते, जेडी केे म्हणून अ सेटअप असतते, ते इनस्टॉल कराय लागते आधी
हा.
त्यावर कोड लिहायचा सगळा, हच्यावर टर्मिनल कोड लिहायचा.
हा.
मग तो फाईलमध्ये सेव्ह करायचा.
हा.
आणि मग काय
हा. काय?
हॅलो.
हा. हां, बोल की! हॅलो!
पण आहे आणि दुसऱ्या पण भाषे एचम एच एम एल वेबसाइट तयार करण्यासाठी वापरत्यात.
अडकलाय बघ हॅलो!
हे हॅलो, ह अरे दुस्रेपण भाषा एक मिनट, एक मिनट आता येतोय का?
हा आला आला
ह हा दुसऱ्या पण भाषा शिकवत्यात म्हटलो दुसऱ्या पण शिक शिकवतात रे, वेबसाईट तयार कराय त्या त्यामध्ये, जावास्क्रिप्ट असत्या सीसस असत्या एच डी एमल म्ह
म काय काय, जावा हा
ह अ जावा, एच एम एल, सी एस एस.
हा हा.
वेबसाईट वेबसाईट तयार करायला सांगतात हा बर. तुला वेबसाईट वर टेक दिसते की लिहिलेला मज्या अक्षरतेन दिस त्या दे त्यासाठी स्टीमल वापरत्यात सस्टीमल भाषा तेव्हा ते कुठे पण लिहिल्याला तयार होते सी एस एस वापरत्यात हेज्यासाठी साईड ला कलर यायसाठी
हा.
आणि म्हणजे फंक्शन अ हे होते रन होते, म्ह तो एखादा फॉर्म भरलास आणि तो सबमिटलास का नाही. ते सबमिट होते.
हा हा.
स विषय
हम्म तो अवघड असल की नाही मला ऐकून जरा असं डोकं फिरायले.
हा हा, अवघडले अवघड आहे.
हम्म.
त्याला लई लँग्वेज आहेत ना त्या दोन तीन त्यामुळे जरा अवघडतात.
अरे मी एक बघित ल्याला काय माहितय काल सोयम्याला पण विचारलं मी. ते तुम्हाला, एक प्रोजेक्ट दिलता बघ ते चार्ट काढलेला असा एक, आणि त्याला होत बघ. झिरो झिरो वन म झिरो झिरो वन झिरो झिरो झिरो वन वन झिरो असं होतं ब काय त्या ते काय असते?
ते टेबल बल म्हणजे, एक आलं की तिची व्हॅल्यू बरोबर असते म्हणजे ट्रो असते आणि दुसरं झेरवलं की फॉल्स असा विषय आहेत. ते कॅल्क्युलेशन मध्ये वापरत! हा त्या टाईपमध्ये वन हे ट्रो ला हे करत्यात. अ ट्रू साठी, वन वापरतात आणि झिरो असल की, फॉल्स असा
हा हा, असशा वय?
हम्म.
तुम्हाला म्हणजे आता काय-काय कराय ते हेज्यात आता?
जे तयार कराय ते
जावाना हा.
जे आव्हानं काय म्हणजे भरपूर ठिकाणी वापरत्यात ते. आता काय वेबसाईटमध्ये फक्त आम्ही वापरतोय
हां
मला तर तेवढंच येते वेबसाईट मध्ये.
हा.
काहीतरी, तयार करायचं असलं म्हणजे कॅल्क्युलेटर.
हा.
काहीतरी एखादा फॉर्म तयार करायचा असला.
हा हा.
तेवढंच!
हा हा.
हे आहे का, पाऊस आहे का तिकडं?
नाही पाऊस यानं मरणा उकडालंय, तिकडं?
हो ना, आहे र. हा इकडे पण ऊनच आहे थोडं ढग आलेत काळं बघु. तील पाऊस
आर इथं मरणाचं उकडायलंय. दारात येऊन बसलूया, घरात लय गरम व्हायलंय म्हणून. हा काय त्या ते राहून दे तिकडं.
पुढं जातोय की, आमच्या इथं हाय की. ग्राउंड आहे आमच्या इथे, गावापसनं वर गेले का नाही
हा.
तिथं मोठं ग्राउंड आहे, शाळेजवळच हाय.
काय खेळाय जाता?
काय म्हणलास?
काय काय काय खेळताय, क्रिकेट का फुटबॉल?
अ बघ क्रिकेट असतंय, जास्त तिथं फुटबॉल खेळत्यात.
हा.
आणि काय इथं पहिल्या पाासूनच पोरं फुटबॉलच हे हाय नाय, वेळ हाय.
आं म्हणजे कोल्हापूर सारखं.
हा मग फुटबॉलच खेळत्यात, त्यानंतर दुसरं एक ग्राउंड आहे, इथनं दोन किलोमीटर वर.
हा.
ते सगळ्यात मोठा आहे, तिथंपण तेच फुटबॉल असतोय, क्रिकेट खेळत्यात. मी, मी फुटबॉल.
फुटबॉल
होय.
काय पण.
मग हाय, येऊन बघ.
हां.
येऊन बघ म्हणलो रे.
बघायची
तू तू काय खालतीस?
नाय मी पण फुटबॉलच खेळतेकि म.
ते हा तुमच्या इकडे काय तेच हायरे.
होय, आमच्या इकडं ते काय मला लहानपणापासनच आवडतंय रे. त्यामुळे खेळते आमच्या काय?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
हॅलो. हॅलो.
हॅलो.
रेंज मध्ये येऊन बोल, आवाज अडकालाय तुझा. आवाज अडकालाय मधी मधी.
आता जा बी तसं याला, आर्मी तेच खंज आहे.
बर बर.
हॅलो.
जेवलास काय? हॅलो, जेवलास?
हॅलो.
हॅलो, जेवून बसलेलो म्हनलरे. रेंजमध्येच आहे मी छान. काय समजणार, ह अडकला त होझ म्ह
रेंज इथं रेंजच कमी आहे.
बर बर, हा संतन काय सांगितलं का तुला?
कशामध्ये?
ते कॉलेजला कॉलेजमध्येध्येच की, काय काय सांगे शिकवलं ते, कॉलेज मध्ये काय काय शिकवलं ते रे?
ते वय नाही, त्याला अजून कॉल करायला पाहिजे आलं गेला.
बर बर, आलतं गी!
हलता वय, आणि
हम्.
नाव घ्यायचं नव्हतं आपल्याला!
अरे बर.
अ चल ठेवतो मी, मला पण एक काम आहे.
बर, चालते गे तेवढ.
हा.
हा, बर.
ठेव काय?